हॅलो.
आवाज येतोय?
हॅलो माझा आवाज येतोय?
हा येतोय. माझा येतोय? हॅलो.
हॅलो तुमचा आवाज नाही येतय.
हॅलोे. येतोय ना?
हा आता येतो त. आधी नव्हता येत.
काय बोलताय?
हॅलो.
हा बोला.
परत गायब झाला.
हॅलो.
हा एकदम बारीक येतोय.
आता
हा आता ठीक आहे.
हा काय चाललंय?
काही नाही व्यवस्थित, तुमच्याकडं काही प्रॉब्लेम आहे का नेटवर्कचा?
हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा.
हा, ना. हो... हो.. येतोय आता ठीक आहे. हा काय म्हणता मग.?
हो आता बघा ना भरपूरच अपघात चालू आहेत. कुठेना-कुठे तरी, काय ना-काहीतरी म्हणजे न्यूज हे समजतयं. भरपूर ठिकाणी म्हणजे बाहेर पडायला पण भीतीच आहे.
तेच ना, काही ना काही रोजच काही ना काही नवीन ऐकायला येतं. कधी युद्ध कधी आजार, कधी काय.
तेच ना आता मध्येच असं आलं, मला म्हणजे आली. न्यू जालीमध्ये तर ते विहिरी मध्ये बघा ना, ते आलेलं का तुम्हांला पण विहिरीमध्ये पूर्ण अं सगळी गाडीच गेली, बस या टेम्पो कायतरी.
नाही म्हणजे.
लहान मुलं अन्. त्या आता एरिया नाय एक्झॅक्टली आठवत पण ते अ... लहान मुलं वगैरे म्हणजे दोन एक- एक वर्षाच, दोन- दोन वर्षाचं बाळ छोटं-छोट. होतं एकदम पूर्ण म्हणजे विहिरीत ते गाडी गेली ना, तर म्हणजे
ते सगळे त्यात पडले का? अरे बापरे! अरे बापरे! ते एवढ्या-एवढ्या मुलांनी त अजून काही जग पण नाही पाहिलं असेल वो.
तेच बघा ना, एवढ्यातच म्हणजे काहीच नाही बघितलं लगेचच असं.
हा, ना. असं -कसं, काही -काही ऐकायला येतं ना असं. असं वाटतं की नको आता, हे संपलेलंच बरं.
तेच ना भरपूरच चालू आहे ऍक्सिडेंट वगैरे पण भरपूर आ त्यामध्ये ऍक्सिडेंट पण असे होतात ना की डायरेक्ट म्हणजे जागच मृत्यू होतंय म्हणजे बाळ
आणि आजकाल जीवनाचा पण भरोसा नाहीे आपल्यालाच आपली अ हे नाही गॅरंटी नाही कि, आज आपण आहोत उद्या, नाही आहोत. ते सांगताच येत नाही म्हणजे भविष्याचा विचार करू आणि हे भविष्यात करू ते भविष्यासाठी राहू देऊ, हे असं म्हणायचं कामंच नाही आता.
तेच ना.
मृत्यू खूप स्वस्त झालायं चालू -चालू कोणाला पण येऊन जातो.
पहिले सारखं राहिलंयच नाही, आता पहिलेचे लोकं बघा अजून किती जगतायेत. आणि आताची आज आताच्या ह्याला असा आहे की, म्हणजे जन्माला आलेला मुलगा जातोय, म्हणजे एवढं कलयुगचं पूर्ण बेकार झालंय.
हो अधर्म वाढलाय. धर्म कमी झालाय.
तेच ना भरपूरच त्रास.
कलयुग त्याच्या चरम सीमेवर आहे.
हा ना,
हम्म,
ते म्हणजे भरपूर आमच्याइथे पण म्हणजे काही लोक एकमेकांना. ते जीव पण घेऊन टाकतात. स्वतः पण जीव देतात स्वतः म्हणजे आता आमच्या इथे. स्टोरी आहे. एक म्हणजे मुलगा एक दोघांचा एकमेकांवर प्रेम होत. त आणि ती मुलगी. तीच दुसरीकडे पण अफेअर होता आणि ह्यांचं हे करून देणार होते घरातले.
हम्म,
लग्न वगैरे लावून देणार होती तर ह्याला. ह्याला समजलं अस की, म्हणजे ही आहे ती दुसऱ्यासोबत पण बोलते तर हा, आता पोलीस झालेला. फक्त ह्या सोमवार पासून तो जॉईन होणार होता.
हा,
तिकडून आला ह्यांनी बोलावलं तिला की, अ कोणाशी बोलतेस वगैरे असं त्यांच्या काहीतरी झालं भांडण भरपूर झाली आणि एक रिकाम घर होतं त्यांच्याच गावामध्ये. तर चावी ती लोक बाहेर गेलेली आणि ती मुलीकडचीच होती ती लोक. चावी त्यांच्याकडे होती. त्या घरात गेली आणि त्यांची भांडण वगैरे भरपूर झाली. त्या मुलांनी ह्याला हिला भरपूर मारली मारली मारली आणि नंतर कोणती. दोरी होती तिने गळा तिचा.
म्हणजे तो जो पोलीस मुलगा होता त्याने मारला का?
हा हा, म्हणजे तिचाच बॉयफ्रेंड होता तो पण
हा,
ते पण डबल डेट करत होती त्याच्यासोबत आणि मग त्याला त्या. तिला मारून टाकलं त्यांनी आणि बर तर तो पण फॅन वर टांगून त्यांनी पण त्याचा जीव देऊन टाकला.
अरे बापरे!
म्हणजे बघा आता म्हणजे कोणावर काही म्हणजे मुली पण अशा आहेत की, एकतर्फी नाही राहू शकत.
हम्म,
त्याच्यामुळे असे अपघात आणि एकाने एक केला का म्हणजे दुसरा पण असं म्हणजे. पुढे पण ह्या गोष्टी होत राहतात आणि बारक्या पोरांवर पण परिणाम होतात ना ह्या गोष्टीचा.
तात हो ना, बरोबर आहे.
आपणच असं केलं मग पुढची पिढी पण तेच. करणार पुढची पिढी तर ह्याच्याहून भरपूर काहीतरी करणार.
काल आहू आमच्या इकड पण अशा घटना होता की, नातं भाडं बघत नाही. आता मुलीच लग्न जमलेलं आणि मुलीचा साखरपुडा. पुडा झालेला आणि मुलीचं लग्न. होणाऱ्या अस मुलीची आई पण पळून गेली तिच्या प्रियकरासोबत.
बापरे.
बापरे म्हणजे मुलीचं लग्न व्हायचं राहिलं आणि मुलीची आईच. पळून गेली.
हा तेच ना आता म्हणजे म अशा महिला काही का,
काही घडतय.
हम, म्हणजे एक असून आता लग्न होऊन पण दुसरीकडे त्यांचे अफेर आहेत महिलांचे पण
हॅलो तुमचा आवाज खूप बारीक येतोय ओ
हॅलो येतोय ना?
हा म्हणजे अधून मधून थोडा नॉर्मल येतो म्हणजे ठीक येतो पण नं तर खूपच बारीक होऊन जातो की तो ऐकायला पण येत नाही
आता बघा ना म्हणजे तेच ना महिला म्हणजे लग्न झालेल्या महिला पण दुसरीकडे अफेअर करतायत
हो आणि इतकं पाप वाढलंय कि म्हणजे आता कसं सांगायचं अ म्हणजे अशी मुलगी असेल तर ती म्हणजे सख्या बापाजवळ पण एकटी नाही सोडावी असं वाटत
तेच ना म्हणजे आता झालेल्या आहेत त्या गो ष्टी पण झालेल्या आहेत म्हणजे एका बापानी पण सोबत हे करून तिला मारून टाकलेल आहे.
तेच ना इतकं अधर्म वाढत आहे तर असं वाटतं कधी कधी ते आता की हे जग सं संपण्यावरच येऊन गेलंय असं
हा.
किती पण काही पण ऐकायला येत कधी कधी असं वाट त की असं आयुष्य बघण्यापेक्षा कि देवा एक वेळा सगळ्यांना सं पवून टाक सगळयांनाचं घेऊन जा.
तेच ना म्हणजे अह आपल्याला पण असं म्हणजे कुठून काय कोणाचं काय होईल सांगू शकत नाही आता ते बघाना विमानाचच आता घरात लोक राहणार आहे त्यांची तरी काय चूक ते घरात हो ते तरी पण घरावर येऊन म्हणजे घरात पण सुरक्षा नाहीए.
हो. ते आता मागे ते गुजरात मध्ये झालं ते पूर्ण मेडिकल कॉलेजच जळून गेली.
हो तेच ना कॉलेज मध्ये सगळे पोरांना होय.
किती अवघड झालं ते आता त्यांचे किती स्वप्न असतील त्यांच्या आईवडिलांनी एवढा ख र्च करून त्यांना अह मेडिकल शिकण्यासाठी टाकल असेल. काही तर जेवतच होते, काहींनी एक दोन घास खाल्ले असतील आणि लगेच त्यांना असा काळ आला.
तेच ना म्हणजे एखाद कोण कुठल्या परिस्थितीमध्ये असेल आणि असं अचानक घडेल त्यांना पण काही आयडिया पण नाही
हां कल्पना नसेल त्यांना.
न पूर्ण सगळ्या गोष्टी ते झाल्यात आणि विमानातली तर लोक ती गेलीच आणि म्हणजे दुसऱ्यांना पण हे झालं त्याच.
हो ना.
ते लागल
त्यातला एकच माणूस जिवंत होता पण त्याला पण आयुष्यभर पचतावा राहील आता. की एवढ्या लोकांमध्ये मीच जिवंत राहिलो मी पण मरून गेलो असतो तर बरं झालं असतं किती भयंकर असेल ते दृश्य जे आहे. ज्या लोकांनी ते जवळून पाहिलं असेल
तेच आता आमच्या इकडे ट्रेन वगैरे पण भरपूर गेला असेल. ट्रेन पडलेली आमच्या इथे पलटी झालेली पूर्ण.
ट्रेन?
हा, भरपूर लोक होती तीन डब्बे पुढचे आहेत ना तीन डबे पूर्ण पडलेले हा मग ते सर बहुतेक लोक म्हणजे एकाच म्हणजे बघण्यासारखं नव्हतं म्हणजे एकाचा पायच गेला एकाचा हात म्हणजे अशे वेगवेगळे सगळ्यांचे काही ना काहीतरी म्हणजे सगळ्यांना दुखापती झालेल्या
हम्म
ते कसं होतं एक असं पाय वगैरे गेला का म असं म्हणजे काही लोक बोलतात म हा गेलेला बरा म्हणजे ते कसं आयुष्यभरासाठी त्याला असं हेच नाही होतं पूर्ण त्रास हो
हो ना
त्याला पण आणि दुसऱ्या व्यक्ती जो करणार आहे त्याला पण
हम्म
भरपूर प्रमाण वाढत चाललय हे मृत्यूच काय समजत नाही काय होईल.
हम्म तुमचा आवाज ना परत बारीक होतोय.
अच्छा!
म्हणजे ना
आता थोडा येतो आणि नंतर एकदमच गायब होऊन जातो बाकीच ऐकायलाच येत नाहीये.
हो नेटवर्क प्रॉब्लेम
हम्म बघा थोडस नेटवर्कच जागा वगैरे काही चेंज करून बदलून बघा
येतोय ना आता
हो असा आ आधून मधून येतो थोडासा एक दोन से सेकेंड आणि नंतर एकदमच कमी होऊन जातो.
मृत्यूच प्रमाण वाढत चाललंय स्कूल बस वगैरे पण जातात ना आता मधी तर इकडे अ घाट आहे इकडे वा ते म्हाडला आपला महाबलेश्वरच्या इकडे जाताना म्हणजे मुलं बाहेर फिरायला गेलेली आठ मुलं होती एकूण अ तिकडेच कोल्हापूर का कुठल्या तरी साईडची होती. काय आता देवाला माहिती गाडी घाटातच गेली पूर्ण त्यांना भरपूर लोक शोधत होती मग ते मोबाईल ट्रॅक त्या मोबाईल मध्ये लोकेशन ट्रॅक केला आणि मग समजलं तिथेच लोकेशन त्यांचा दाखवत होता मग तिथे ती लोक हो एवढा पूर्ण जाम खोल घाट होता तो पूर्ण मग त्याच्यात उतरून ते टीम असते ना त्यांनी जाऊन काढलं त्यांना हा भरपूर बेक्कार झालं त्यांचं पण म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत.
त हम्म त्याच्यामुळ असं जाईची पण इच्छा नाही होत की कुठे जाऊ असं
ते आणि लहान लहान मुलं पण जाताय म्हणजे काय आता म्हणजे ल एखाद्याच लग्न ठरलाय, ती व्यक्ती पण गेलेली आहे आता मध्ये मला न्यूज आलेली एक बहीण ये म्हणजे दोघी बहिणी जाईत होत्या. तिचं लग्न ठरलेलं काहीतरी ती म्हणजे शॉपिंगच करायला जात होती स्कूटीवर तर ती आपली बरोबर जाते तिच्या मार्गानी, आणि समोरून मोठा ट्रक येतोय फास्ट. तो घेऊन जात तो पूर्ण, आणि नेमकी ती नवरी आहे ना तिलाच, म्हणजे ती जाग्याच जाते. आणि तो जाऊन, अ तो तरी पण त्याची स्पीड कमी नाय. तो झाडाला जाऊन तेव्हा त्याचा टेम्पो थांबतो. तो आणि दुसऱ्या गाड्यांना पण उडवली, फोर व्हीलरवाल्याला पण त्यानी उडवली. त्या मुलीचा पूर्ण जीव म्हणजे जागेच गेला.
केलेलं असेल त्यानी ना मग.
बघांना पण, म्हणजे म्हणजे ते लोक हेच चुकी करतात आणि मग समोरच्या व्यक्ती
समोरच्याला भोगावं लागतं. काहींचं पूर्ण आयुष्यच बसून जातं. खानदान उद्ध्वस्त होऊन जातं.
तेच ना, चला आपला टायमिंग भरपूर झालंय.
हो हो, चालेल.